हो.
हॅलो आवाज येतोय काय. हा येत येत. चला आता डबा द्यावा लागेल आपल्याला हा हा. नाही आता ते ह करावं लागेल ना आता कसा आवाज आला. असं पाहिजे. मला कळल नाही हा हा तेेत नाही नाही तर मग इ तर रिंगटोन वेगळा कराव लागे हा म्हणजे आता मी इथून लावल तर कस आहे म्हजेप.
येईन तो कॉल तुम्हाला.
मग ते ऑटोमेटिक. ऑटोमॅटिक बदलतील म्हणजे आपल्याऐच्यावरच आहे. आता. मी लाव, लॉक पाहिजे परत एकदा मला. तेलाच शबीर नाव एलागे तदार पडते.